हॅलो
हा बोला
काय करताय
काय चालूय घरातली कामं आवरायची फरची पुस्तक
हा हा हा ती काय रोजची कामं आहेतच तठीकय तु नाही
ठीक आहे होय पण ते केल्याशिवाय तरी काय आहे आपलं रोजचं काम
काय नाय रोज करावच लागतय.
हम्म घरकाम आता घरी आहे म्हटलं तेवढं तर घरकाम करायला पाहिजे ना? हम्म
त्या थोड्या असत्यात व्हय?
होय सगळं घरातलं जेवण हे ते आवरायचं फरशी, भांडी, कपडे, स्वयंपाक, हा ते आलंच ना लच ना सगळं प्रत्येकाच्या आवडी निवडी बघायच्या हम्
होय घरात जास्त माणसं असलं की तसच होतय. घरात जा अ, तुम्हाला काय आवडतंय?
तेच की घरच्यांची आवडीनवडी आपल्या कुठे आवडीनवडी काय त्यांना काय करल तेच खायचं असं होतंय
ली पण आवड जपायची ओ
हा तेच पण आधी त्यांना प्रेफरन्स दिला जातो ना? घरच्यांना मग आपण प्रत्येक बा म्हणजे लेडीज तसच करते बऱ्यापैकी आपलं काय हे करत नाही.
करू म्हणून म्हणजे कधी एवढं सगळं करून कंटाळा आलेला असतोय आणि परत स्वतःसाठी कुठे करत बसायचं? तर
ते हा त्यामुळे तर आपलं सगळं हे राहतय माग असं होतय
तसच असतय कुठतरी असतील म्हणजे ज्याच्या घरात केलय ते सगळं गपगुमन खाणारे मग ते आपल्याला आवडतय ते करून खाऊ शकतात.
हा नाही आणि असं कस प्रत्येक घरातसं म्ह म्हणत बसत नाहीत ना? म्हणजे तुम्हाला आवडतय ते करा हे करा आधी ज्यांना जे आवडते सगळ्यांना आवडते त्याच आपल्याला पण आवडते म्हणायचं खायचं असं होतेय
आवडतेय मी काय नको म्हणत नाही.
नको म्हणे, हा पण नाही एखादा असं असते ना एखादा पदार्थ वगैरे म्हणजे जो मनापासून जास्त
आवडतोय, हा काय मग तुम्हाला काय आवडतय मनापा नापासून गोड?
हा गोड आवड तेय तिकट पण जास्त आवडत म्हणजे दोन्ही पण मिडयम मिडियम आवडतात.
हा मग गोड मध काय आवडते जास्त?
गोड मधे गुलाबजाम
हा गुलाबजमुन
मिठाई वगैरे आवडते.
हा हा.
फेवरेट आहे. हा. गुलाबजाम तर सगळ्यांचा स्वीट मध्ये फेवरेट असतोयच. हम् तुमच काय आवडते रेसी नाही घरीच बनवते.
हा हा.
हम् हम हो बनवते की. तुमच कुठलं फेवरेट आहे? का आवडतो तू गुलाजामन?
आम्हाला गुलाबजाम पण आवडत खूप, पुरणपोळी पण आवडते.
हा हा हा. आमच्या घरी मीच बनवते घरी. मी ऑर्डर पण घेते. ते ना गुलाबजम
होय काय मग रेसिपी सांगा कि, काय ऑर्डर घेता रेसिपी सांगा
हा तेच कि हे तुम्हाला खवायची पाहिजे का? ह्याची म्हणजे प्रीमिक्स पण करतात ना कोण कोण?
प्रिमिक्सच मला येतय. प्रिमिक्सच मी बनवते पण मी एकदा खव्याचे बनवलेले तर ते गणले बरोबर नाही झालं. फवा म्हणजे करपलाचं तो, काय झालं काय माहित?
हा म्हणजे पीठ वगैरे काहीतरी कमी पडलं असेल तुमचं, म्हणजे खावा जास्त झा असेल, त्यात म्हणजे मैदा पण थोडा घालाव लागत ना बाइंडिंग साठी.
मग ते कसं प्रमाण? म्हणजे कळतच नाही मी एकदा बनवलं मग ते खराब झालं मग ते कुठं पैसे वेस्ट करायचे सारखं ट्राय करायला म्हणून ते करायचंच बंद केलंस.
हा हा होय तेच की एकद मग रेसिपी फसली कि म ते नक
मग कस तरी वाटतंय पैसे पण वेस्ट वाया वेळ पण वाया
हा नाही कस. खवाता घ्यायचं खवा कसा म्हणजे कुठल्या कुठ, प्रत्येकाच्या हिच्यानुसार असते ना खव्याचं पण प्रमाण. म्हणजे एखादं पा म्हणजे असं माऊ पण असतोय एखादा घट्ट पण म्हणजे ते जास्त भाजण्यावर पण असतं खावा. तस पण घ्यायचं कुठलाही भेटेल तो घ्यायचा पण जर फ्रेश द्या म्हणायच. जे त्यांना
हा
खव्याचे जरा चांगले होतात गुलाबजाम
हा हा
हा म तेे
तर पाव किलो पाव किलो घेतलं तर त्याला बेस हे सॉरी मैदा किती लागतोय
मैदा अस कि अंदाज म्हणजे एक शंभर ग्रॅम तर लागेल किंवा पन्स पन्नास ग्रॅमच लागेल जर लागला तर थोडस वर टाकायचं म्हणजे आपल्या हाताला कळत आहे ना किती म्हणजे हे आहे त्याची क जे मग वाया आहे कि हे आहे घट
म्हणजे ते हवा असतोय तो विथ भाजून घ्यावा लागतो तोय नाही ना
नाही नाही नाही काय त्याला काही नाही
डायरेक्ट त्याच्यात ते अ
हा डायर आधी हवा जरा मळून घ्यायचा आणलेला एकदम सॉफ्ट कर घयचं खवा
हा हा हा म्हणजे पूर्ण सैल करायचं त्याला
हा पूर्ण मळून घ्यायचा आधी त्यानंतर मग परत मैदा टाकायचा त्यामध्ये मगदा एकदम नाही टाकायच थोडा एक दोन तीन बॅच मध्ये टाकायचा हम्म् हे करत जायचं मग पूर्ण अस जेवढं तुम्ही जास्त घट्ट मळाल ना खवा तेवढं जास्त ते हे होत ते
गुलाबजाम व्यवस्थित हा हा
हम्म छान होतात गुलाबजाम मळायला पाहिजे चांगलं आपण भाकरीचं पीठ कसं मळतोय चांगलं त्यामुळे भाकरी फुकते तशतलाच ते आहे ते पीठ असं म्हणजे सोडा वगैरे घालाव लागत नाही आपल्याला पीठ छान मिळलं तर
म्हणजे त्यात सोडा पण घालाव लागतोय
हा सोडा जरा किंचित तर जास्त झाला ना मग ते फुटतय पाका नाही- मी -नाही सोडा वापरत मी जास्त'--' मळून मळवूनच घेततायच्या
हा हा आणि जास्त मळून मळून घेतला आणि किं '--' '--' जरी सोडा टाकला तरी पण व्यवस्थित होतात
व्यवस्थित हो पण मी कधी घालत नाही ना खवा खव्याच खरा हे होत एक एकदा जर एखादच- चिमट जर जास्त झाली तर लगेच ते खराब'--' शब्दो
ते विरगळते ह विरगळते मी पण ते '--' होय- होय ते फुगतय नास'--' स्वस्ते
हम्म खसपसते जास्त झालं की ते तेलात विरगळते
हा -हा -हा
लई हे घालायचं नाही सोडं'--' बिना सोड्याच पण होतात छान होतात आता मा- मी करते ते
आणि मग ते अं‌ ठेवावं लागतं काय मळून काय डायरेक्ट गोळे बनवायचे
नाही -म्हणून एक पाच दहा मिनिटं ठेवला चालत
हा- हा
हम्म आणि मग ते पाक आधी करून घ्यायचा खव्याचा म्हण- जे साखरेच एक तर नाही फक्त असं साखर भिरगायचे जरा एक दोन मिनटं'--' '--'खकळी काढायची चिकट चिकट झालं की बंद करायच एक तारे म तो खट्ट होते ना मग'--' हे मोरत नाही
गुलाबजाम मध्ये मुरत नाही
हा खव्याला कस म्हणजे घट्ट पण लय पाक चालत नाही मुरायला पण लागते ना ते हम्म चांगलं मुरलं तर मग '--' ख -खायला हे होतय
हा- हा
नाही तर मग ते घ'--' त्या गटा राहतय ना
म ते तसच राहतय आतमध्येध्ये पीठ
त्यामुळं पाक आातपर्यंत जाण्यासाठी ते व्यवस्थित हे करा लागते हा लय पण जास्त पातळ करायचं नाही घट्ट करायचं नाहीत'--' ते मिडीयम
हा हा बंद करायचं आणि गरम गरम गरम अ गुलाब आणि मग ते गरम गरम गुलाबजामुन टाकायचे का थंड करून टाका
एक पाक जरा नॉर्मल करून घ्यायच त्या लय पण गरम पाकट टाकायचं नाहीत.
नाही म्हणजे गुलाबजाम गरम असतात ना गुला गुलाबजाम तळतोय ना आपण ते गरम असतात.
हा पाक कोमट असले आणि गुलाबजाम गरम असलं तरी चालत पण दोन्ही गरम म्हटलं की म ते हे होतय शिजल्यासारखं होतय ते
हा उकलल्या सारखं होईत असनं म ते म्हणजे पाक जरां
का आधी बनवून घ्यायचा मग पीठ मळायला घायच ते जर तुम्हाला घट वाटत अस सेल तर एक थोडस दूध लावला तरी चालतय त्या ह्याला पीठ मळताना. हा मळताना.
हा हा दुधाचा हात लावाचा
हा
हो आता करून बघते तुम्ही सांगितलेली रेसिपी
हा हा नाही कसं वेगवेगळं ट्राय करत राहिलंय ना आपल्याला पण अ म्हणजे अंदाज येत येते ना कस हे होतय आणि एकमेकांच्या रेसिपी विचारला तर आपल्याला मा कळतय पण कस बनवता बनवायचं वगैरे कस पहिला पदार्थ कस त पहिल्यांदा फसतोयच पहिल्यांदा अस परफेक्ट येतय अस नाही.
तुम्ही कुठून शिकला कस काय काय मोब
मी युट्यूबर वगैरे बघुनंच शिकले. हा
छान आहे.
म त्यात म आता म्हंटलं घरी बसून हे करण्यापेक्षा काहीतरी त्याचा उपयोग तरी होईल ना आपल्याला इन्कम पण चालू राहतय हा
त्यामुळे आपल्याला चार पैसे भेटतात खर्चाला
हा तेवढंच की मग काय आपलं आणि बसून काय करायचंय ना कामावरल्यानंतर घर घर बसल हा घर बसल्या आपलं चालू होतय तेवढच
नाही मग
हा आणि कसं आत्ताच सगळ्या महागाई वगैरे त्यामुंळ स्वतः स्वतः जरा काहीतरी हातभार लावायला लागतोय. हम्म
सगळंच एकाच्या हच्यावर म्हंटल
हा सगळ शाळा हे ते म म सगळ त्यावरच पडतेय ना त्यामुळे काहीतरी आपलं हे करायचं हा आणि ते पाकामध्ये थोडी वेलची पावडर पण टाकायची आणि किंचित मीठ हा केशर पण चालतय काय ते आणि हे किंचित हे टाकाय मीठ
हा हा मीठ मीठ
हा म्हणजे गोड पदार्थ
चालेल परत करते तुम्हाला मी तुमची बनवते रेसिपी